बोला
हम्म, कुठून बिलॉंग करता तुम्ही?
आम्ही का,, दरजवाडी वरून बोलतोय. तुम्ही कुठुन बोलताय?
आम्ही चांदवडचे प्रोपर
हा हा, चांदवडचे आहे का.
हां.
हम्म, काय कामं चालू आहे तुमचे?
आमच्याकडे काही नाही शेतीचे, मी कॉलेज करतोय अजून.
हो का.
हो.
हम्म, शेतीत काय काय करता?
शेतीत काय नाही वालये, मिरचीये
हां का,, अजून
हो, वाल मिरची हेच आहे आमच्याकडे कांदे वगैरे लावता सध्या सोयाबीन लावली.
हो का,, मका नाही का.
मका थोडीय आमच्याकडें म्हणजे फक्त आम्ही गायींसाठी ठेव टाकतो.
हो का,, अं गाई कितीये?
दोन ए फक्त.
हो का,, दूध डेरीला जात असेल मग.
नाही अजून, घरच्या साठीय फक्त गायी.
हा का,, हो वारं खुडायला आला का नाही?
हम्म, चालूय वाल.
हम्म.
हम्म तुमच्याकडे,, वाल काय आता रेट उतारले फार वीस पंचवीस रुपय
हच्छ हा का,, आमच्याकडं काय काय मका आहे सोयाबीन आहे, कोबी लावलाय.
अच्छा.
टमाटे
अच्छा,, कोबीची कोणती फ्र्रीट लावली.?
काही माहीत नाही बर का.
अच्छा.
हो
तुमच्याकडे पा, अच्छा, पाऊस वगैरे चालू आहे तुमच्याकडे?
हो सकाळचा पाऊस चालू आहे,, तुमच्याकडे चालू आहे का?
आमच्याकडे आज वातावरण पूर्ण खराब झालेलं य. सकाळपासनं ऊन नाही वाटलं इकडे.
हा का, आमच्याकडे तीच पद्धत झाली, आज काय घरातच ए.
अच्छा.
आरामे आज आराम.
ठीक आहे,, या प्लॅटफॉर्म बद्दल कोण सांगितलं तुम्हाला?
आम्हाला,, रुपेश पाणगावाने.
अच्छा
तुम्ह काला कुठून भेटल.
मी असच रँडमली मी एका फ्रेंडकडन घेतलेलं होत.
हा
या प्लॅटफॉर्मवर इन्कम जनरेट झालं का तुमचा?
नाय अजून
कधी स्टार्ट केलय तुम्ही?
आठ दिवस झाले.
अच्छा, तुम्ही किती कॉल केले आतापर्यंत?
हा सातवा कॉल.
अच्छा म्हणजे तुमच फ्रेंड अ मला सव्वीस कॉल आलेले होते. मी ऍक्च्युली एक मंथ आधी चालू केलं होत.
हा हा
त्यानंतर परत बंद केल्या म्हंटलं याच्यावर काय माझे पहिले म्हणजे टाईप करायचे ट-टास्क आलं होते. पूर्ण रिजेक्ट केलं मला वाटलं फेक प्लॅटफॉर्म आहे म्हणून मी रिजेट केल, डिलिट केल, परत मला एक फ्रेड बोलला म्हणे इन्कम जनरेट होतोय त्याच्यातून आता परत स्टार्ट केलं मी.
आधीचच त्या राहू दिले असते एक इन्कम ते झालं असत ना आतापर्यंत.
हो पण काय टाईमही नव्हता. बाकीचेही काम चालू होती माझी.
हा
हम्म
बाकी
काहीच नाही.
होका अ करू का परत? एक.
ठीक ये काही विषय नाही. करू शकता म्ही
हा चाललं